हा बोलते काय नाही आवाज येतोय? हॅलो आवाज येतोय का? हॅलो. हॅलो. आवाज येतोय का म्हणलं?
हॅलो!
आवाज येतोय का तुला माझा?
हॅलो....
हा बोल काय म्हणतोस म्हणलं... काय नाही जायचं आवरून कामावर तुला सुट्टी आहे का आज? साहेबाने आता नाष्टा केला....
हा हा हा
आता बसलंय काल काय झालं काय हरवून होतं...
सिम कार्डा सिम कार्ड मेमरी कार्ड...
हा... तुला तुला रेंज नाही सूरज....
एक...
हॅलो...
तुला रेंज नाहीये म्हणलं... तुला रेंज नाही रे म्हणलं... काय म्हणजे...
ते पोर्टा असतो की नाही ढकलतोय आपण मोबाईल मधला...